खेळ.
हम्म, बोला.
हॅलो.
बोला
ऐकूण कसं काय घेत नाहीस गं, तुम्ही केल्यावर फोन
बोला म्हणालोय तुम्ही नुसत हॅलो हॅलो, तू नुसतं हॅलो हॅलो म्हणतीस.
हॅलो हॅलो म्हणलं तर काहीतरी ऐकूतर यायला पाहिजे तुमचं, मग मी बोलणार पुढचं.
आई मग मी पण बोलतोय. तू नुसतंच हॅलो म्हणतीस. मी इथनं बोलतच सुटतोय.
तु. मग काय चाललंय?
काय नाही, असाइनमेंट आहे ती लिहीत बसलोय.
अ हा, झाली काय नाही लिहून मग?
अजून अकरा आहेत, त्यातले तीन राहिलेत.
अ हा, मग दिवसभरात काय काय केलसं आज
आज दिवसभर होय?.
हम्म.
सहाला उठायचं, नंतर जेवण करायचं.
हम्म.
मग नंतर आवरायचं सगळं, कॉलेजला जाय च.
हम्म.
मग कॉलेज मधन यायचं, परत आणि जेवण करा.
हम्म हम्म हम्म.
चालूच असते.
हम.
मग तुमच काय
काय नाही निवांत झोपुन दि सकाळी उठायच आंघोळ वगैरे करायची त्यानंतर चहा वगैरे प्यायचा मग त्यानंतर लोटुन काढायच देवपुजा करायची उंबरा पुजायचा रांगोळी काढायची मग
रांगोळी रोज काढते
होय रोज काढतोय तुळशी पुढ उंबरा पुजते मग
माहिती तीन बादली आहे दोन
आं मग त्यानंतर भांडी धुवायची धुन धुवायच धुन वाळत घालायच ह् पिळायचं वाळत घालायच मग पर परशा पुसायच्या मग किचन कट्ट्या धुवायचा हे सगळ रोजच सकाळच रुटीन मग एक सगळी काम आवरणार मग आणि परत संध्याकाळी लोटून काढायच सगळ आणि परत भांडी चहाचे चे पडले घासायची मग दुपार अं चहाची ते पडलेली त्यानंतर भांडी घासायची मग कपडे ते इत आणुन ठेवायच लोटून काढायच आणि परत मग आणि मग सगळ हात पाय स्वच्छ धुवायच मग देवाला वात लावायची मग जरा नामस्मरण करायच
बापरे लईच करतात ग
हा मग ते हे म नामस्मरण पंधरा वीस मिनिटाच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अस म्हणून करतोय हम् मग त्याच्यात थोड वेळ जाते मग आणि नंतर मग हे करायच स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळचा स्वयंपाक मग ते होते आठच्या पुढेच करते सोडा अर्ध्या तासात होत ते आणि मग काय म मग ती स्वयंपाक केलेली भांडी घासायची
हम्म लईच करा लागते
हम
एवढ्या कमी वेळात कस काय करतात येत सगळ
होय सवयच आहे मला कमी वेळात जास्त काम
चांगली सवय आहे
तुम्ही काय काय करताय काम तुमच रुटीन सांगा की
सगल
हॅलो
उठायच परत नाहीतर नंतर जेवण करायच डब्बा करायचा
हम्म
त्याच्यात पण चपाती करायच्या भाजी करायची नंतर आवरायचं गल्लीतलं रोज झाान करायचं आतली मोरी धोयचा किचन लोटायचं हॉल लोटायचं ते सगळ पुसून घ्यायचं आणि नंतर आवरून कॉलेजला जायचं म ते झाल्यानंतर परत आणि संध्याकाळी आल्यानंतर चहा वगैरे करून प्याचा आणि नंतर हॉस्पिटल ला जायचं आणि नंतर तिकडून आल्या नं तर परत जेवण करायचं हो
हॅलो
तर भाडी वगैरे नंतर भाडी वगैरे घसायची आणि नंतर थोडा अभ्यास करायचा आणि झोपायचं
जरा मोठ्यान बोला की ऐकू ये ना झाली तुमचं काय
कसं काय मला येतय तुम सगळं ऐकु
हॅलो
हॅल्लो काय
आता आल बघा
रेंजचा प्रॉब्लेमच आहे थोडा म्हणजे एकदा येत एकदा नाही
तेच तुमचं काय ऐकूच येत नाही मी कसं खडकडीत बोलते तसं बोलत नाहीच तुम्ही
मला तुमचं आयकू येत की पूर्ण
हम्म मला तुमचं ऐकू येत नाही खरं व्यवस्थित मधी मधी तर काहीच ऐकू येत नाही हम् बोला की काय सांगत होता
सांगितलं की कसं कसं काय काय
आं.
काय नाही निवांत बसलेलो म्हणलं असाइनमेंट लिहित बसावं.
हम् हम्म.
नाही
हम्म काय नाही.
मग ते बिर्याणी कशी करताय जरा सांगा की मला बिर्याणी करायची होती ओ उद्या.
बिर्याणी करत नाही ओ मी मला बिर्याणीच येत नाही करायला.
असं काय करताय मला माहित आहे ऐकलोय मी तुम्ही बिर्याणी चांगली करतायसा.
मला बिर्याणी अशी एवढी जमत नाही करायला.
करायला जमत नाही एवढी.
ऐकलंय खोटं बोलतायसा का काय मग.
चाल. सांगेन मी नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम सांगेन, कारण बिर्याणी सांगायला खूप वेळ लागतो.
हा हा पुढच्या हेच्यात सांगा मग.
हा खूप मोठी प्रोसेस आहे ना बिर्याणी
हॅलो जरा नीट बोला आणि जरा क्लिअर बोला. तुमच नीट.
अहो बिर्याणीची बिर्याणी करायची प्रोसेस लई मोठी हाय. मग मी काय म्हणल तुम्हाला माझ मी एक्सप्लेन करून सांगते नंतरच्या कॉल मध्ये तुम्हाला.
ओके ओके चालेल मॅम.
आणि असं गडबडीत गडबडीत ऐकून मग तुमची बिर्याणी पण चांगली होणार नाही.
होय होय चालेल.
कारण त्याला लई प्रोसेस असते न.
हा हा चालतंय नेक्स्ट हेच्यात सांगा मग ह, मग आता काय सुरू आहे तुमचं सध्या? हॅलो
हा एक मिनिट अ काय? हा लागत नाही असं दार वर उचलून लावायचं. दार उचललं? आवा असं उघडं ठेवून जाता तुम्ही?
हॅलो काय झालं ओ?
गच्च बसतंय नव्हं ते? उघडत नाही ओ वाऱ्यान वगैरे? बेड पण हालत नव्हतं, बेड असं सरकवलं अस तुम्ही कॉल करा की कॉल करा म्हणलं.
हॅलो काय झालं?
अहो ते बहिरच्या दाराचं ते कडीच लागत नव्ह
हम्म हम्म
त्याला व्यवस्थित घालायला लागतंय ते त्यांना येण जमेना घालणं.
हम्म मंग आओ कधी झोपताय सा मंग?
आता अकरा वाजले आता झोप यायला लागल्या. उठायला लागतंय लवकर च्या न झोपायचं लवकर.
हम्म हम्म
साठी चांगलं असते आपल्या लवकर झोपून लवकर उठन.
आ
चांगलं असते ओ म्हणलं.
काय?
लवकर झोपायचं लवकर उठायचं.
होय, कितीला उठताय मग सकाळी मग सकाळी?
सहाला उठायचं.
झाला.
सहा...
दहा लाख काय सहाला?
दहा वाजता.
हा हा
तुम्ही काय दहाला
होय मी मी नाही आता जरा लवकर उठवला आधी नऊला उठत होतो आता अर्धा तास लवकर उठतोय साडेआठ ला आठ ला उठतोय.
तुमच टायमिंग चुकीच आहे उठण्याच हेल्थ सा चांगलं नसतं. हेल्थ साठी चांगलं नसतंय थांब हा एक मि- लवकर झोपतोय लवकर उठतोय.
हम्म हम्म हम्म
हम्म
बारडीत आता किती बारड्या केलाय हा.
जरू तीन हायता.
हम्म हम्म हम्म मग रूमवरर तुम्ही रूमवरर असतायसा ना काही हॉस्टेलस ला.
हॅलो ऐकू येत नाही.
हॅलो!
हो
हॅलो!